नमस्कार!
नमस्कार! बोला ना, येतोय आवाज आवाज कट होत होता मला आता
हो आवाज येतोय झाली संध्याकाळची तयारी.
झाली स्वयंक झाला तर माझी तेवढी फोडणी करायची राहिलीय मी चार साडेचार लाच लाग. ते सडप आला.
इतक्या लवकर.
हो मला साडेपास ला खाली न्यायचं असतं मग आज आवरून झालतं त्याचे पप्पा म्हटलं मी घेऊन जातो.
हो हो त्याला फिरवून आणतात ना.
खाली ते गार्डनला त्याचे फ्रेंड्स यतात की सगळे त्याचे सहा सात फ्रेंड्स आहेत. ते सगळे आजी आजबा असे घेऊन येतात मग. त्याच्या सोबत खेळो मग मी एकटी अशीीेनातो. त्याला मग खेळत बसतो त्यांच्या सोबत म्हण जेवढं. कळेल खेळेल तर मग चांगलं आहे.
हो हो आज आरोग्याबद्दल बोलूया आपण.
हा चालेल काही प्रॉब्लेम नाही.
हा हा आरोग्य आपल्या आरोग्याची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. तर तुम तुम्ही किती वाजता उठता.
मी सहा ते साडेसहा मध्ये उठून उठते सकाळी.
ओके ओके उठल्या उठल्या काय करता.
उठलं की आवऱ्याचं घरातलं थोडंफार आणि आंघोळ ी मला टिफिन असतो नाचां साडे आठला किंवा सव्वाठला निघतात त्याणि घरात न.
हो.
बाकीच वेळ मिळत नाही मला पहिला उटलं की टिफिन आणि नाश्ता बनवते मी. कारण की बाळपण शक्यत उठतं माझ्यासोबत किंवा मग कधी कधी साडेसात आठ ला उठत.
सकाळ सकाळी उठल्या उठल्या कोमट पाणी पिज जा ना.
हा मी पिथे आता सध्या ते मी सिया सीट्स असतं ना ते रात्री भर भिजवून ठेवते. हा मग ते भिजून ठ त्यात लिंबू बिळून मग सकाळी पििते उठल्या उठल्या.
हा चचीसिड्स आपल्या बॉडी सा खूपच चांगले आहे परत ते तुम्ही ऍड करा ना. पमकीिन सीड्स ऍड करा सनफ्लाॉवर सीड्स ऍड करा.
नाही ऍक्च्युली हेच मला उचमळल्यासारखं होते ते असं कसरी होतं पिताना.
लाडू करायचे लाडूमध्ये टाकायचे ते सीड्स.
हा हा ते काय झालं माझ्या चहाची सवय मला खूप सवय होते ऍटलीिस्ट. मी दोन तीन वेळा चहा प्यायचे उठल्यापासून म्हणजे मला चहा पिल्याशिवायही कामच करू वाटायचं नाही.
नाही.
आता सध्या मला ते. खूपच कस म्हणजे नाही आता पूर्णच बंद. बंद करूनच मी हे सीस प्शन.
आणि मग तुम्हा तुम्ही डेली चालतात का व्यायाम कर चालण्याचा.
की याच्यासोबतच खाली गेल्यावर थोडंफार नाही मला असं स्वतःसाठी वेळच नाही मिळत. कारण की ह्याला सांभाळणार कोण नाहीे ना.
तुही स्वतः वेळ काढा रोज तीस मिनिट चाला थायरॉइड परत पुन्हा भविष्यात नाही होणार जास्त.
नाही होणार पण प्रॉब्लेम हा आहे ना की ह्याला कोण सांभाळलं तरच मी करू शकते ना.
हम हम.
त्या आणि तो खूप कडा असं शांत नाही म्हणजे असं आता स्वयंक करताना मी त्याला कट्ट्यार घेन बसून स्वयंक करते. म्हणजे खेळ खाली अशी लहानपोरं खेळतात ना. खेळणी टाकलीय खेळ हा एक मिनिट पण सोडत नाही मला. कंटिन्यू माग. त्यामुळे मला मला स्वतःला वर्कआउट करायला म्हणजे मी अगोदर
रोजच्या जीवनात दैनंदिन जीवनात तर पुरेसे झोप पण होत नसेल.
आत्ता हय लागले पहिले दीड वर्ष मला झोपले होते भेटत दिवस दिवसा पण आणि रात्री त्याला झोपच नाहीये आजिबात.
पण तुम्ही भरपूर पाणी पूर्ण झोप घेत जा.
नाही ना होत नाही बाळामुळे कुठे होते हा पाणी मी भरपूर पीते. तर आता तर जरा तो दुपारचा झोपाय लागलाय.
कारण की मग आपल्याला कस होतं. पाणी भरपूर घेतल्यान झोप पूर्ण झाली तर व आजार होत नाही. आणि वरतून पुढच्या दिवसांचं नियोजन आपल्याला चांगलं करता येतना आपण हॅप्पी राहतो.
राहतो हो ते खरंय.
हम् आणि अ आपल्या कसं शरीराच आरोग्य राहण्यासाठी जास्त तेलकट तिखट नेहमीच टाळलं पाहिजे ना.
टाळ पाहिजे नाही ते तर आहे मी पण नाही जास्त तेलकट खात.
तेल पण आपले वेगवेगळे चेंज करायचे फक्त पाॉम ऑइल नाही पाहिजे.
कााम नाही काम ऑइल वापरतच नाही.
हा.
माझ्यापेक्षा माझे मिस्टर खूप आहेत त्याच्या बाबतीत.
हा हा.
पण लक्ष असतं त्यांचं नाही. हे नको ते नको मी अजून कधी कधी म्हणते ठीके आहे हवेत. मग त्यांचं लक्ष असतं बहुतेक
ओके ओके.
तुम्ही जर आता काही डॉक्टरस मग घरातलं तर, सगळं खाण्या बाबतीत तर एकदम प्रॉपर असणार ए
हो एकदम प्रॉपर रात्री सलाड करते. मी काकडी, गाजर, टोमॅटो प्रॉपरली असतात अ बीट देते. सकाळी पण मुलांना अ टिफिन ला का ड्राय फ्रूट्स देते. कधी काकडी, कधी टॉमॅटो थोडं थोडं देते. खूप नाही त्यांना आवडेल असं थोडं थोडं. तेवढ्या प्रमाणात देणार मी परत अ पण किन सीड् चिया सीडस हे सर्व मी हे करते. सनफ्लॉवरर्सचे सीड, आपले लाडू करते शेंगदाण्याचे त्याच्यात टाकते. खजूर, शेंगदाने, गूळ टाकून लाडू करून त्याच्यात देते, जेणेकरून एज तुम्ही मेंटेन रहावा मुलीचा आणि त्यांच्या मुलांच्या. आणि आजकाल तर आज आणि व्हिटॅमिन डी, मेन म्हणजे तुमच्या बाळाला व्हिटॅमिन डी मिळालं पाहिजे ना.
हो हो ते पण आहेच.
सकाळी उन्हात कोवळ्या उन्हात नेत जा. आजकाल व्हटॅमिन डी ची खूप समस्या आहे, कारण की आज आपण कसं फ्लॅटमध्ये राहतो ना. फ्लॅट मध्ये कोणी शक्यतो वि्हटॅमिन डी मिळतच नाहीये. ऊन होवू नये उन्हाच्या प्रॉब्लेम मुळे आणि आजकाल धावपळीच्या धावपळीमुळे तर, कोणी उन्हात पण जात नाही जास्त म्हजे पटकन कामाला फास्ट फास्ट निघून जाणार
हो ना ते तर आहेच.
हा.
म आता तुम्ही एंटर्नशिपमध्ये म्हणजे असे, बी ए एम एस डॉक्टर म्हणजे कु कशाचे स्पेशालिस्ट? डॉक्टर्स
मी आयुर्वेदिक प्लस ए ॲलोपॅथी
ओके.
आणि आमचे सब्जेक्ट ब म्हणजे जेवढे एम बी बी एस सब्जेक्ट आहे ना. तेवढे आम्हाला आहेत, पण ऍड आयुर्वेदिकचे सब्जेक्ट आहेत संस्कृतच्या चरनक्षहित त्या सुश्रुत संहिता अष्टांग हृदय, द्रव्य गुण विज्ञान, अशे सब्जेक्ट आहे आम्हाला
मी हेच आयुर्वेदिकचा इफेक्ट चांगला तर, माझ्या मम्मीला पण संधीवात हाय ना. खूप वर्षापासून म्हणजे ऍक्च्युली माझा भाऊ झाला त्याचा एक वर्ष झाला की तिला तो, संधीवाताचा त्रास झाला जवळ जवळ पंचवीस सव्वीस वर्ष झाले मग ते तशीच औषधाची ट्रीटमेंट घेतेय ना. त्याचा रिझल्ट लेट आहे पण ते म्हणजे हे नाही आहे, साईड इफेक्ट नाही आहे बॉडीला
नाही. हो पण संधी वातमध्ये हाए ना डॉक्टर काय करतात? स्टेरॉइड देतात बरं वाटण्यासाठी तर त्या स्टेरॉइडचं प्रमाण कमी ठेवायचं.
हा मम्मीला कसं हाय म्हंजे भाऊजी डॉक्टर आहेत अ तर ते ती दाखवत असते सारखं कि हे आहे का व्यवस्थित कसय ते पण ते आयुर्वेदिकच डॉक्टर तिकडची ट्रीटमेंट घेत आहे.
हो.
पण त्याच कसं आहे पेशन्स खूप पाहिजेत. त्या पेशंटच्या आणि त्रास सहन करण्याची ताकद पण पाहिजे आता
हो.
मम्मी ला ना माझ्या त सत्तावीस अठ्ठावीस वर्ष झाले ना, सगळे सांधे आकाडलेत काहीच नाही असं नाही.
हा हा.
खूपच संध्या केलेत.
खूपच, थंड पाणी पिता.
आई का माझी नाही ती पण नॉर्मलच पाणी पिते, हो.
हम.
तिज आता ग भि पूर्ण शरीरात भिनलंय ना ते आता. पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस वर्ष झाले त्या हेला तेव्हापासून ती दवाखाना करतय.
हा हा.
कधी तिज कस कधी सांधा आखडतील भरोसा नाही.
हो त्यात आर्थोजी एक औषध मिळत. ऑर्थोजी म्हणून.
हा हा हा हा.
आयुर्वेदिक औषध जास्त करून तुम्ही ब बघा मी सांगते तुम्हाला, आयुर्वेदिक. मेडिसिन वगैरे, त्यातच जास्त करा कारण की आपल, ऍलोपॅथी ने ना फरक पडतो लवकर पण साईड इफेक्ट खूप होता, आयुर्वेद, आयु दोषांच मुळा सकट हे करतो.
जरा लेट होत पण त्याजा इफेक्ट चांगला तर आम्ही आता सडनलीच माझे सासरे पडले होते म ते त्यांच्या मणक्याच्या जरा सा मणका सरकला त्यांचा.
कोणत्यान म्हणजे सांगता येईल का तुम्हाला कोणता, एल फोर एल फाव्ह, सर्विकस.
तसच तेवढं मला डिटेल्स नाही माहिती, पण आमला डॉक्टरांनी सांगितलं तर एम डी डॉक्टरांनी दाखव मोठ सजायला, तर ते म्हटले की सडनली त्यांचं ऑपरेशन करण्याशिवाय ऑप्शन नाहीये, म माझे सासरे अ त्यांच एकाहत्तर वय आहे.
हा का, पुण्याला कबीर, कबीर बाग म्हणून आहे ना. तिथे खूप छान ट्रीटमेंट देता येत.
पण ते नाही जात घर सोडून तेच तर प्रॉब्लेम आहे आमचा की ते घर सोडून कुठेच जात नाहीत.
कारण की माझ्या मिस्टरला पण एल फोर आणि एल फाइव्ह मध्ये ना अं गा ती दबलेली गादी थोडक्यात तुमच्या भाषेत नाही का गादी दबलेलीय.
हा हा ह्यांचं पण सेम सांगितलंय, कि ते शिर दबली गेली आणि त्याच्यामुळे त्यांचा आता काय झालय पायाचा साईज कमी व्हाय लागलाय म्हणजे, चप्पल जरी निघून पडली तर त्यांना साईज नाही येत. की आपल्या पायातल चप्पल निघाली आहे, हो आता ते म्हटल ते नाही भेटले शुगर तर नॉर्मल आहे त्यांची पण शुगरच्या गोळ्या चालू आहेत त्यांना.
काय होतंय ऑपरेशन केलं ना स्पाइनलकॉर्डला जर धक्का लागलाना, आपल स्पाइनल कॉर्डच्यामध्ये स्पा त्या कॉर्ड असतात ना छोट्या छोट्या.
हम्म.
ब्रेनकडे जातात बघा.
हो म आता त्यांना विसरल्यासारखं होतं नाव पण नई लवकर लक्षात येत. म्हणजे बोलत असतात आणि, दुसऱ्या मिनटाला मला म्हणतात तुझं नाव काय?
आहे ते त्याच्यातच तुम्ही एक्सरसाईज वगैरे आता ऑपरेशन करून, कारण की त्यांचं एज पण आहे ना आता.
नाही आता ऑपरेशन सक्सेसफुल नाही होणार आणि ते स्वतः पण करून नाही घेणार. प्लस त्यांना दम्याचा पण त्रास आहे ना मग ते आम्ही आयुर्वेदिक डॉक्टरची फिजिओथेरपी टाईप ट्रीटमें घेतली, हम.
दम्यासाठी.
दम्याचं कसं आहे त्यांच पावसाळा आला की त्यांची छाती पिरती, इतर वेळी त्यांना काही त्रास होत नाही. पण जसा पावसाळा किंवा थंडी चालू झाली ना, म छाती भरायला लागते त्यांना.
ओके ओके त्यांना मॉरिंगा पावडर, किंवा आपल्या शेवग्याच्या
ते असे प्रॉपर एवढं म्हणजे आपण सांगितलं ना त्यांना नाही तेवढं घेत नाही आता त्यांचं एक आयुर्वेदिक डॉक्टरकडं,
फिश पण खा खावं लागतील त्यांना.
आम्ही खात नाही ना नाॅनव्हेज.
हा हा. ओके ओके. नाही दम्यासाठी चांगले असतात ना. आणि एक द त्यांच्यासाठी ना एक मशीन येतं.
वाफ घ्यायची ना?
नाही, वाफ घ्यायच नाही. एक्सरसाईजचं मशीन मिळतं.
ओके.
त्याने ऑक्सिजन लेव्हल चांगली राहते. ते एक्सरसाईज केल्याने. काही नाही त्या मशीनमध्ये तीन बॉल्स असतात. ते तीन ते पंपनी हवा ओढायची सोडायची. आणि ते तीन बॉल वर जातात, ओढल्यावर आणि सोडल्यावर खाली वर जातात. तर त्याने होऊन जाईल. एकदम. थोडाफार फरक पडेल त्यानी एक्सरसाइजनी.
हा.
हम्म. आणि बाकी ताई.
काही नाही बघा. तेच म्हंटलं फोन. मी आता त्यामुळे ते ग्रुपवरन नंबर घेतला तुमचा.
तुमच्यांशी बोलून खूप आनंद झाला. ठेवते. ओके ओके.